ह हॅलो
ते
आवाज आवाज येत आहे मॅडम
हॅलो आवाज येतोय का
हो येत
हॅलो
येतोय ना आवाज हॅलो
बोला रे ब कोणतरी बोला रे
आवाज येतोय
येतोय मला आवाज तुम्हाला येतोय का
येत आहे
काय करतात तुम्ही
आणि वरती टेरेस वर आलोय झोपायला
हम् ते वाटूनच राहिल आवाज येऊनच राहिला एवढं ऊन पडतय तुमच्याकडे एवढं गरम होतय
खूपच गरम होतय पाऊसच नाही आमच्या इकडं
मग जायचं होतं ना तुम्ही पण सगळ्यांनी पाणी मागायला
डोंड्या डंड्या पाणी ते
मग आता आमच्या ऑफिसच्या कॉलनी मधल्या बाया एवढ्या चांगल्या चुंगल्या सुशिक्षित तरी मारत होत्या त्या बिचार्या
पाऊसच पाहिजे ना त्याच्यास
पाऊसच नाही ना कुठे धुळे नंदुरबार पहिले तर धुळे नव्हतं ब नंदुरबार शहादाच होतं आता तर डोळ्यामध्ये पण पाऊस नाहीये
ह बिलकुल बी पाऊस नाही एक पाऊस झाला तेव्हापासून पाऊसच नाही
बरोबर काय सायम पाक केला आता तुम्ही
आम्ही अंड्यांची भाजी केली होती
आपपरे मजावत तमज
सगळ्यांनी अंड्याची भाजी खाल्ली असतील सई विषून पण खाल्ले असतील मग
हो
विशू खातो काय नाही अंडी
या खल्ला एक पीस खाल्ला एक पीस तसच रावतेला
असं कसं एक वस खाल्ला नाही एक तसाच राव दिला
काला खाल्ला ना बाजीचा
माझेचा खलाखा
हम् अच्ा
आणि
अरुणाचा फोन आला होता
काय म्हणत हो ते
हरा ना म्ह तर ते पाऊस कस काय तुमच्याकडं आमच्याकडे मग पाऊसच नाहीे आमच्या इकड तर एवढा पाऊस
त असं कशा सांगायचं हऊच नाही असं
ते म्हणते आमच्या इकड तर एवढा पाऊस अशी थंडी बाजू राहिली म्हणे आम्हाला
हम कुठे पण तिकडे पाऊस नाही ना कसं काय त्यांच्याकडे पाऊस आहे
हो ना त्यांच्याकडे खूप पाऊस आहे
नाही ना पान स एमे एलकडचा भाग कुठे पाऊस आहेल पाऊसच नाहीये आता कालच तर भावड्या बोलला म्हणे एमपीचे लोक आमच्याकडे पण ते काहीतरी गाडी वगैरे भरायला आले होते ना खाद्याची
हम हा
तर मग ते पण सांगत होते की आमच्याकडे पाऊसच नाही म्हणे आता काल ते मी कार्यक्रम घ्यायला गेले होती, ते पण लोक पानसमेलमध्ये तिकडे त्यांचे कोण नातेवाईक राहतात काहीतरी झालं होत, वारल होत वाटत तिकडे मग गेले होते ते पण तेच सांगत होते कुठे पाऊस, म्हणे तिकडे पाऊसच नाही म्हणे आपल्याकडे पाऊसच नाही म्हणे कुठे
तिच्या मिस्टर पांच माईलला कामाला जातय.
ह आणि ती माझ्याकडे ती सी आर पी आहे ना. तर तिची दे राणी आहे ना. नाही जे ठाणे ती मोहच्याचीच आहे म्हणे. तिकडेच गेलेले होते ते मी सांग. त म्हंटलं माझे पण मावशी तिकडे राहते असं. कस काय तिकडे पाऊस आहे मग एवढा कारण की तिकडे पाऊस राहिला तर इकडे असतोच.
चार पाच चार पाच पाऊस असे जोरात पडले म्हणे आमच्या इकडं सरे पिक बिक एकदम मस्तंग होऊन गेले म ह हिरवा हिरवा गार शेतात दिसत, सगळे,
हो का
म्हटल आमच्या इकडं बी पाडुन दे बाई.
हो ना मग इकडे पण पाठवुन दे मला इकडे सगळे वाठ बघायला लागुन गेले आता. आमच्या तर सगळ्या सी आरपीनी बाकीच्यानी बिया टाकुन दिल्या कापसाच्या खराब होऊन गेल्या आता त्या कशाला उगतील
कोरड
मग कोरड मध्येच टाकल्या पहिले थोडासा पाऊस होऊन गेला तर लगेच दुसऱ्या दिवशी लावायला पळुन गेल्या. वाफ निघुन तर झालं असेल ते सगळ्या सुकून गेल्या असतील. सई काय म्हणत होते मग सई काय म्हणत होते.
काही काही सई सांगत होती. किंवा मिनी फुलावर बनवले.
हम्म
बनाना बनवला.
हम्म
काय ॲप्पल बनवला.
हा आसो
हा आणि काय बनवलं अजुन दुसरं काय. सांग होती ती मीसनी सगळं मोडुन ठेवुन दिले म्हणे
हो भावड्या सांगत होता दुपारी नाराज होऊन बसलेली म्हणे ती. म्हटलं का बर नाराज झालेली तिच्या मेसने सगळं तोडून टाकलं म्हणणे-
तिच्या आईने बुक वगैरे काहीच नाही दिली.
कसलं
मीस मग अभ्यास दिला अभ्यास दिला तर मग बुकच नाही तर कशावर लिवणार आहे ते अभ्यास असं होऊन गेलं ना बोमा मारत बसली होती.
हा का खर नाही मग
आमच्या ईशुला तर आता काही पडलेलेच राहत नाही अभ्यासाचे
मग त्याला काय त्याच्या शाळेतल्या लोकांना पण पडलेली नसते. ते पण देत नाही अभ्यास ते तर लई असे पुण्याचे काम करून राहिले. पोरांना म्हणे क्लासचा पण अभ्यास असतो मग शाळेत आम्ही अभ्यास देत नाही. म्हे कमाल करतात ते.
एवढी फी फुकटाची घेेतात,
त्यांना तर चांगले बोलणारे लोक पाहिजे,
मण पॅरेसमेटिंग मध्ये जातात काय करता म्हणे
काय माहिती ते दोघं बोलत नसेल ती म्हणत असेल तुम्ही बोला तो म्हणत असेल तू बोल
बोलायचं अभ्यास द जा मुलांना काहीतरी इथं बी चांगलं शिकवायचा घरी पण अभ्यास द्यायचा तेव्हा तर मुलं करतील
मग
थोडंफार त्यांना रागवायचं मारलं बी तर काही फरक पडणार आहे.
अजुन कोणाचा फोन वगैरे आला होता काय नाही.
आता सक्रिय आईचा फोन आला आता
हो का मी उचलला नाही मला पण केला होता तिने
त्यांना वाटलं सोन झोपले असं
ह तेच नामुळेय होऊन गेला नामचा तो फारी कॉल म्हणन गेला हम कालवाडलायतर
ह
म तुम्ही सगळे वरती आलेले आहेत म झोपायला
आणि दोघस माहिले की आलो
हो का
बाकी परिवार सगळं खाली
होना म
हम अभ्याच घेते त्याचा इशूचा
हम आणि पाऊस बिऊस झाला तर पळावा लागेल तुम्हाला
क साखरेला पाऊस होता
हा तिकडे सकाळी बि असतो दुपारी पण पाऊस
अ इकडे बी येऊन जाईल तर काही सांगता येत नाही
हो तुमची लोक शहरांना बऊ साटेंची आहे ना पुण्य तिथती वाटते शनिवारी
पु्य तिथ आहे
हो
एका ऑगस्टला जयंती राहील
निचय
अठरा ला पुण्यतिथी राहील
हा
एक ऑगस्टला जयंती राहील अकरा जुलैला हा वारधा पन दिवस होता
ह
अठरा जुलै ला पुण्यतिथी उद्या परत मीटिंग आहे ऑनलाइन
आता काय ऑनलाईनच मिीटिंग होतात आता कुठे एक तर प्रत्यक्ष मीटिंग होत ह बरोबर
वसुलीची माहिती द्या किती वाटप केले निधी किती लाभार्थी किती लाभार्थीना वाट प केले
किती निधी आला तुमचा या वर्षीचा?
या वर्षात तरी दहा पंधरा लाख आले अस-
पंधरा लाख रुपये
पंधरा लाख स ाचे सुईधचे चांगले सात सात ला भार त्यांना पाच पाच लाख
हा अचो
ते चोवीस पंचवीस मंद आनंदान वाटप केले स्प
असं एकण किती बरं तरी अंदाजे. अगं एकूण सांग मला एकूण मी दे किती आहे.
सगळे हिशोब टिशोब करणारे ते राहता आपल्याला काही तेवढं.
तुला माहिती नसतं किती निधी येतो काय येतो वर्षाला दरवर्षी
निधी असा आमचा एक खटी येऊन पडलेला नाही राह
हा मग कसा आहे तो
जेवढे लाभार्थीची मंजुरी आली ना तेवढेच लाभार्थी त्यांना वाटप
हा मग कायतरी असेल ना तुमच्याकडे आकडा किती मंजूर करतात दरवर्षाला
तं नसत लाभारथी जर दोन राहिले तर दोनच ना लाभार्थीनी लाभ घेतला लाभार्थी जर दहा बारा राहिले तर दहा बारा लाभार्थ्यांना लाभ भेटतो
ह आहे जेवढे फॉर्म टाकले तेवढं सगळ्यांना
सगळ्यांना येईल असं नाही राहते
आता तर तू बोलते ना दहा बारानी टाकलं तर दहा बारांना लाभ मिळतो असं